हॅलो?
हां, तुम्हाला आवाज येतोय माझा?
हां येतोय, माझा आवाज येतोय का? माझा आवाज येतोय? हो, मी खूप मस्त त आहे, तुम्ही कशे आहात?
मी पण मजेत, आज आपण इंडोअर्स आणि आउटडोअर्स गेम्स
ओके! ओके! चालेल, खूप छान विषय आहे, खूप छान विषय आहे, हा आजचा.
तर तुम्हांला काय वाटतं का, इंडोअर्स गेम्स आणि आउटडोअर्स गेम्स यांच्यापैकी कोणती चांगलं आहे?
हम्म. आऊटडोअर गेम, हे आपल्या हेल्थसाठी खूप चांगले आहे, कारण आपण जे बाहेर जाऊन एक ॲक्टिव्हटी करू शकतो, ते आपल्या आरोग्यासाठी आपल्या शरीरासाठी, खूप चांगलं आहे. आणि जे घरामध्ये बसून आपण गेम्स वगैरे खेळतो, याच्यामध्ये आप ल्या शरीराला, एवढं काय म्हणजे असं चांगलं प्र काही भेटतं नाही, की ज्याच्यामुळे आपलं शरीर काही निरोगी राहील, वगैरे असं तसं. आता बाहेर जाऊन आपणं जेव्हा ना, कबड्डी खो -खो क्रिकेट वगैरे जे काही, आउटडोअर गेम आहे, जे आपण खेळतो त्यामुळे आ पलं शरीर पण हेल्दी राहतं, अन आपल्याला शरीरासाठी व्यायाम पण मिळतो, आपल्याला.
एकदम बरोबर, म्हणजे याचानेच आपण समजू शकतो का अ आउटडोअर्स गेम्स खेळल्याने आपली फिजिकल ऍक्टिव्हटी पण खूप चांगली असते. फिजिकल हेल्थ, पण खूप चांगली असते.